हॅलो
ह म आता मला हेडोन द्यावा लाग नाही याच्यातलाही बारीक आज ये
का बरं माझं तर मोठा येतो याच्यात उलट
नाही उलड माझा याच्यातलाही बारीक आवाज येतो ऐकायला येत नाही इतका बारीक आावाज य तो हा का
अ ना हा मग मी उलटय हम आग्रवाल्यांना सांगायचं ना आम्हाला जरे कामाला लावेल तुमचं काय म्हणा मधीच
हा ना काय ना आता तिरा एक तर तिन तिथं गेल्याबरोबर हिची इतकी जर येऊन गेली पद्मीची मतल म्हटलं हा भाऊसाहेब आला ना म्हटला आमचा पत्ताोल
कोणाच जसां
कळला
प्रमिला हा हा हा हा मग साहे
की आपल्याला कोणीच ओळखत नाही तर सामा कोणीच ओळखत नाही असंसं
हा
आल्या नाही तर त्यांनी सारखं झालस सी आरपी कुठे आहे सी आरपी कुठ सी आरपी कुठे आहेच सी आरपी ह
ह
दोन त फोन केला म्हून
त्याला दाखवायची ना आपसं मोबल आहे
अ त्याना डायरेक्ट मी गेली का कस
हम्
त्या सोडून एका बाजूलाची बाय होती
हम्
इथे बसा तुम्ही मला बोले हम हम
हम हम आग हा
ढां नाही
हो
पहि मा जायण
मला तिने ना काल तशी पवता तल
हा हा
हा मग कशाला गाल होता काय माहिती म्हटले तिला आज आधीच हो तुला सांगी जेव्हा नवीन जॉन झा आधी होईल होती ना मग त काय करायची मीी कामाची माहिती विचारली का हे पस मोबिलायझरची ती मला सांगायची नाही की गोणी की गोणी आणि नंतर म आता सारखा फोन करते ती पण मग मी तिचा फोनच नाही उसित म्हणून तो वहा भाऊसाहेब आला काय ती चपात कर नन बाब
ह उद कळलच का होत हा ब आवाज येत काय गगी नसा नाव
मग डबल कस काय आवाज येतो माल डबल आवाज येतो
ण तेव ते केला तर तुला कॉल घ होऊन जाल हा कट केला तरधच तुझ
हा कठ होऊन जाईल असं
ट केला हा
हम्म
जाईल मग ते जर कॉल आवाजासाठी केलं
कशाची डबे
शाळेचे डबे गं
मला तुझं हेड काय
आवाज येतंय
वु वि हा वेगळाच हाय ते येतो पण तो वेगळाच येतोय ग
दहा मिनिटाची रेकॉर्डिंग होऊ दे परत मग कट केला तर मग दहा मिनिटे होणार नाही
नाही आता दहा मिनिटाची होऊनच देते मग साधा करू मग स तुम्ही सगळ्या संगच आल्याय का पाच वाजले ना ग
मॅडम तर जयसरीच्या इथं जाणार होत्या
स्ले ना मॅडम
जयश्रीच्या इथं कायतरी माहिती भरायला जाणार होत्या
ते ग ग्रामपंचायती ग्रामपंचायती माझी माहिती आहे ना
हा
ह
मग त्या प्रत्येक गावाला फिरात्या काय आता ती ग्रामसांघाची माहिती घेत
आता नाही त्यांचा गॅ होतीथ ठेवलेली त्यांना
हा
गणपती मंदिरात फोन केला मी फोन केला तर साइडला तासला जावं लागेल तर
हा
तर म्हणे राधिका माझी बॅग घेऊन जाय म्हणे त्याच्यात लॅपटॉप आहे
पण आता त्या गटांची थांब ना ते घटक राम संघ त्या भरतील हा आता आज न उद्या त्या काय म्हणात ती माहिती का तुम्ही भरा
काय
ते ऑनलाईन घटक रामसंघ
हा
मग परत ट्रेनिंग घ्या परत शिका
ते ऑनलाईन भरताय
ऑनलाईन भरू राहिले त्या आपल्याला एकदा पाय ना तिथं त्या ऑफिसमध्ये शिकवलं होत तू पोरगा आला होता
हा हा हा हा
ती ती माहिती भरतय त्या
हा का
हुं
नाही का पण लॅपटॉप तर माझजवळ आहे लॅपटॉट ऑप द जवळ आहे हा आणि मोबाईल पण त्या पिशवितच आहे त्यांच
पण मला जयश्री म्हण त्या माहिती भरायला येणार हाय मला तेवढं हे टाक म्हण हुं ज्या नवीन गटांक फिरली ना तू त्यांची माहिती ती टाक हू तिला म्हटलेय आता मी इथं ये मी नंतर घरी गेले का मग टाकते.
हुं
पण त्या प्रत्येक कोणा कोणाकडं फिरतील हम्
आम्ही तर काय केलं तिशने काय आणते फॉर्म भरा फॉर्म भरा म्हट आम्ही काही फॉर्म घेऊन भरणार नाही म्हटलं आम्ही आम्हाला यादी द्या म्हटलं आम्ही त्या महिलेकडे जाऊन तुमला फो काून पाठून देऊ तम् तम करत बसांगला
अ तेच मतदाराचं
हा
म्हणूनच भिडओ मॅडम मागं त्या आता बोल नाही बोलायची पाळी बीडओ मॅडम असा ड्रेस घालणे येल हो देणार आधी का त्याच आज तर पूर्ण फाटेल होतं मधून पाहिली का
अरे नाही मी नाही खायला त्या ख
आमच्या इथल्या बायां आमच्या इथल्या बायांला म्हटले मी सांगू का तिला, मी सांगू का तिला? त्या काय म्हणतय ती व्हिडिओवर कशी काय सांगत म्हणले असू दे ना ती एक बाईचे ना मग ल लोकांत प्रदर्शन ल चांगलं का मग बाईल बायलाच बायची इज्जत कळती ना म्हणले म्हणून काय माणसांना कळणार आहे का नाही सांगू दिलं मला म्हणे सांग तू सांगशीलल तिला कस तरी वाटेल
हम्म
म्हणून
अरे तिला कसं तरी वाटल तर ती सगळीकडे फिरतीये ना
म किती लोक पाहत असतील मशीिलीला कपडे नाही घालायला आणि तोच रस तिचा तो पिंक कलरचा
हा पिंकच कलर चा ड्रेस आहे
हा सांग बरं
नाही तिचं जेवण बाकी होत त्यांच तर त्या आमचं जेवण बाकी आहे म्हणे माझा टिफिन आहे म्हणे बॅग मध्ये मग ते म्हणे च शाळेत जे त्याने नाही इथंच छान दि वाटतय म्हणे इथंच बसायचं जेवायला आपल्या त्या मोठ्या हॉल्ला
बिडो मॅडम
हा मग आम्हाला मग म्हटलं अ जिथे सी आरपीएफ म्ह इथं म्हटलं तीन म्हटलं आम्ही तिघी जणी आहे म्हटलं अं तर म्हणे ठीक आहे म्हणे मग बाकी म्हटलं त्या आमचं केवायसी चालू आहे म्हटलं तर तिथं महिला बसल्या आहेत म्हटलं तर तिथं त्या केवायसी करताय
हा हा
मग म्हणे ठीक आहे चालेल मग म्हणे तुम् नेहमीच मदत करतात म्हणे तुम्ही पण मग आता परत आम्हाला मदत करा म्हणे या गोष्टीसाठी
हा हा आम्हाला त्या सांगून गेल्या पण मी एकटीच होती का नाही तिथं मी काही द सकाळी जाईल त्या पंढरी भाऊकडून द फॉर्म घेऊन येईल
हम्म
आणि त्याला तेवढी माहिती म काय प्रत्येकीला दादा सांगितले मग किती जणी त्या एक दोन मसे ना सात आठ दहा जणी सगळ्या आशा वकर
आम्हाला एककीला पन्नास पन्नास सांगित
मग चार पाच दिवसात पन्नास पन्नास होईल एका दिवसात नाही करायचे एवढे पन्नास पन्नास
नाही आम्ही आका दिवसात जरी केले तरी आम्ही त्यांना पाच दिवस देऊ द आता
हा
एका दिवसात नाही करायची
हम्म
त्यांचे काय फोटो घ्यायचे सह्या घ्यायच्या आहे माझ्या इथच किती भरतील किती भरतील बापरे
अगं त्यांचं म्हणणं काय आहे फोटो घ्यायचे प अ त्यांच्या आईवडिलांचे पण हे पाहिजे त्यांना मतदान कारण
मदान कार्ड ते घेऊ ना मग मागून
मग ते सांगतेय ते
घेऊ त्यांच्या आईवडिलांचे आता एक कुटुंब घेतलं का मग आईचं वडिलांचं ज्यांचं कुटुंबात असल त्यांचं त्यांची फॉर्म म्हणजे आईच्या वडलां मग आमच्या आ एक एक घरात पाच पाच सहा सहा जण ये होती वेडच पाच पन्नास शंभर एकते एका दिवसात
हम्म हम् ह
ी बे इतेयला ह मग देऊन टाकेल जाौ दे एका दिवसात
मग आ तेच करणार आहे आता सर ती स जय श्री सरस्वती माहिती आहे आपल्याकडून काही होत नाही सरस्वती लगेच म्हणते आम्ही दोघी सोबतच फिरून शंभर जरी केले ना तर आम्ही सोबतच फिरून करू
तला काही येतच नाही तर काही करणार आहे ती
ऊन बसून जातेतीिथ
हम्म
त्या मोबाईल वर करायचं म्हटलं तिच्या कशाचे
ते
तिचे अक्षर चांगले नाही ते लिहत बी नाही
हम् मग आता काय करायचं म्हणा
त्या बायकांना सांगितलं मी लिहायचं म्हटलं बा हे रजिस्टर आहे म्हटलं इथं आणि याच्यात म्हटलं साईचे जुने रजिस्टॉ नेले उचलून म्हटल याच्यात जसं मी लिहिलेलं आहे ना मतल एका याच्यात लाईनीत कि काय कसली कसली माहिती पाहिजे तशी मागच्या पानावरची पाहायची पुढच्या पानावर याची म्हटलं तुम्ही सगळ्यांना प्रत्येकान आपली माहिती येऊन जायचं म्हटलं कोणीच बि माहितीचं जायं नाही म्हटलं नाही तुमचा ऑनलानचा फोस रिजेक्टऊन जाईल
बरं झाले सांगितलं असच ह बरं झाल सांगितलं असच मरद
मिनटच फोटो जरी दोन मिनिटात झाला त्या त अर्ध अर्धा तास बसून ते माांटली त दे कारण या गटाच झालं तर तो गट जोपर्यंत त्याच्या गटाची माहिती होत नाही तोपर्यंत तो द दुसऱ्याच्या हकत अंधी एवढा हुशार आहे ते घ त पहि ती नंबर लावून बसती तिचा नं हाला आ म